बोला ना ताई हॅलो आता काही नाही ब्यो आता स्वयंपाकाची तयार लागली नाश्ता झाला
हा मुलं गेले असतील शाळेत?
हो नाही आम्हाला नातू लहान आहे ना
हा ना
हम्म.. दिडस वर्ष झाली
हा मग कायचं मग त्यालेच पाहा लागते
हम्म इवायचा चालू हाय हं.. आजकाल कोणी सरमत नाही हा गेला तो जमाना ईवायाचा
नाही हे भाऊ म्हणता शेजारी शेजारीच्या की विवायचा फोन चालूच काय? म्हटलं हो आजकाल काही कोण सर मत नाही नाही हो ताई हा.. सांगा म आ गेला ते- गेला- गेला तू पहिला जमाना एकमेकाला लाज्याचा
म्ह... आता युवाई म्हणजे भाऊच असते ना
हा
हा कायली शर्मा लागती
फ लागतील
हम्म काही कुठं गेलाला काय शेगाव वगैरे रे पिकनिक
नाही बा आता कुठच हो गलो
नाही काय आम्ही पाऊ आता असा पाऊस थांबला तर शेगायला जाऊ
अा ना
हम्म आं
पंढरले- पंढरपूरले नाही जात काय?
हो -हो पंढरपूर आता टाइम आहे ना आशेडीला जाऊ ना
हा आम्ही गेलतो आता मागे.
हो केव्हा गेलते?
आता मे महिन्यात.
हो काय बरय गेलत्या म्हणजे महाराष्ट्र बस नी गेल त्या काय?
नाहीवो हे शेगावले.
शेगावले हो -हो अधिक महिन्यात.
नाही मुलाच बड्डे होता त त्या दिवशी गेलतो.
हा तिथं सेलिब्रेशन केलं मग?
हा
चांगलय -चांगलय -चांगलय बाई संताच्या नगरीत सेलिब्रेशन केलं काय पोहा लागते. नाही
हो.
हो नाही ना खरंच चांगलं आहे ना उलट देवाच्या ठिकाणी त्याचे त्या संस्कार चांगले पडतात आपल्या बाळावर
हा
हं... उलट चांगला संतताच्या चरणी गल्या सताचे चरण स्पर्श केल्या का वाढदिवस साजरा केला समजा.
हम्म काही दिवस गेलो नव्हतो पण गेलो होतो आता.
हा बरं ना मग म्हणजे मग काहीतरी निमित्त लागलं आपला अधिक महिना आहे वाढदव तस आहे खूप मस्त मजा आली
हम्म
चांगलाय चांगलाय आम्ही जाऊ ना आता आम्ही कितीेते ते ना महाराष्ट्र नाही सांगितला अस ना आपल्याने बुलढाणा नाही महाराष्ट्र अकोला आणि बुलढणा नाही सांगितलं तर म्हटलं जाऊ द्या मग आपण काय त्याच्यात भेड करा असं म्हणजे जास्त गर्दी करा
हा
नाही त आम्ही आता मागून मागून चाल होत पहिली सुरवात लगे काही अशी इच्छा न म्हणे गडबडच होती तकाही भेलाच नाही वेळ पोरगी आली तून गेली.
हा.
अन शेवटी शेवटी एक हप्ता राहिला त जाव मग त्यान ते हे केलं होत जाहिरात कि बा बुलडाणा आणि लगे अकोला येऊ नका म्हणून तसं आपण नेहमी जातो ना हा आता. आ?
सेवादाली असता ते.
नाही मी नाही शेवादारीन आमची त्या मार्गशीश महिन्यात वारी असते म्हणजे पाच गुरुवार.
हा हा हा.
हा पाच जातो तिकडे जातो आम्ही याच्यात नाही कस तू लहन आहे ना हो. याचा आधी मी एकटी होती इच्छा आहे कोणी पाहू आता पुढे थोडासा झाला की आता कसं त्याला पाहा लागते ना बाई आपण सेवा देत गेलो की मग सहा साथ दिवस जातात.
हाव
हा मग नाही घरी घर कामं करा की स्वयंपाक करा कि त्या बाळा ले पहाव. दीड वर्षाचे नी सव्वाच वर्ष सव्वाच वर्षाचा बाळा आहे. आणि एक तर ते त्याला पाय फुटले की नाही तो भर पळते
हवं न एकच मुलगा.
पडते पडते त्याला काही समजत नाही पडणं धडणं सध्या की आपल्याला ला घे ना आप हे असं म्हणजे स्वतःच अजून तेला असं हे नाही आलं न बॅलेन्स. आणि पळायला करते.
आता लहान लेकराचं तेच ए.
हम्म त्याची नाही बाई अती पाच तीन चार वर्ष नाही.
एकच एकच मुलगा वाटते? एकच मुलगा आहे.
हवं एकच आहे ह ह तिक
ना हो हो बोला बाकी काही नाही बा तुम्ही बोलला
अर काय नाही बाात ह बोला आम्ही ऐकतो सांगतो मी
मला माहि आपण गप्पेल मया बैसून मला जुून देते भोड झाले
ह बोलायला मग तेस ना बोलणं असलं की मग बोलले जाते
ते बाई मला राून काय सांगू काय विचारू काय विचारूच होते भॅटला फक्त लावून देतचय सुरू होतु म् मग तिचेग तेच ना वाटलं तेरा मला हे ते
हा
ह त मला
हा फोन येऊन राहिले वाटते तुम्हाला ह ना कोणी येऊन राहिला वाटते तुमने
हा बोला बोला तुम्ही बोला तुमच्या तुमच्यात होऊ दे्या ना हा
हा होत ना मग आता काय इथून पासून चालूच लागला आता हम्म.
हम्म
तुम्हाला आलता काय कॉल?
हा मुला आलताना तेल म्हटलं थांब तेल म्हटलं थांबा पाच मिनिटां करतो मग कॉल आला की डबल उचलत आहे नाही ते
नाही ना जऊ द्या आपेच क करा आपूर् न
हा आपडे आता तुमचे तीन तीन लावले के झालं अस
हाग तेच ना हो तपलेच आपण एकमेकाला फोन पूर्ण करून टाकध मग मध्ये सुरू करू का
हा
नाही कोणा चाला तर द उचला एकपुरी आपण आवोच एकपुरी आपण कुठे चालो
तेेत आहे नाही कोणाचा आला घेऊ आता मी ते एक कॉल केला आमच्या घरा जवळच्या बहिले तिचात आवाजच नव्हता यत मले शेवटी नाही घरा जवळची
होणा तरी समजा घातल्या गात नाही याला ना आवाज
हा गावातल्या गावातही आला नाही आवाज त्या म्हणत आमचं माग असं सुद्धा आहे ना आता इ सुद्धा आहे ना त शेवट ी दहा मिनिट होईपर्यंत चालू ठेव ना आवाज येईन काहीच नाही
जाऊ द्या तरी चालत चालते तरी
तरी चाल
हा तरी चालते पण मग ते सांगायचं फक्त कि कटना का करू
नाही कठीनाईत करते ते सांगितलं होतं ना
हम् झालं मग आपल्या तसं झालंय काही नाहीक् तसं कज काय
हो
हा आम्ही तुमचा कटणी करते आम्हाला ती माहितीय आहे ना
हा
पण मग त्याच्यावर आपल्याच फोनवर आपण काही बोलत राहा म्हणजे त्याला आवाज जाते ना मुग रायला लागत म्हणजे आ तुम्हाला नाही येत पण आपल्या कोनात आवाज जे हा झाला मग काही काही हो हो नाही काही नाही करा काही मला सांगा काही
हा घरात बोल
असं हा असं आहे ना ह वारी गेला य नसता काय
येत असतो ना पण आता एवढ्यात की आलो नाही आ
हो का हम माझी चतुर्मास आहे वारी मी चतुर्मास जात असतो पैसे
हा ना पैदल ची करता
हम् हम् तुमची दनापुज दिंडी आहे पहिले आम्हालाानापूर दिंडीच सवय लावली काल खोपपाला पंचवीस वर्ष झाली म त्या दनापूच्या दिंडी चालू मगाातून
खाऊ ना
आता तुमची ते बंद पडले तुमची ॅटोन येते तर मग आम्ही आम्हीमच्या गातच बाया मग पाच सहा सात आठ ज निघतात कध दहा बार निघत की पाच निघतात असं
ज्या ज्या ज्यानंगल्या त्या ते चालले ह तुमचं आज रेज म ना का मला आज म येला चांगला
त्या रुक्माबाई आमच्याड जवळची त्या वाया येत असतात ना सुशिलाबाई हा
लामहीोलली नाव घची
हे हे एकक सुशीलला बाै हे एक एक रुक्मा बई ह यत य मोठ्याच मोठ्या याचं नाव काय आहेल हा ह्या ह्या गायत्रीच्या आधीच माहित नाही या गंगाबाई माझं नाव ऋषाल आगे हा
मग मी ते तुमची ळख दिन ना
ते जा सुशिला बले ह गेले एक जान जानका ब हा एक जाणकार भी हगे
ह नाही बोलूच तु तुम्ही तुमच्या घच्या बायाशी
हाव ना दे एक लुबळ्यावाली आहे जनकाबाई हगे हा एक ते सुशिलाबाई आहे ना म्हणजे झाडजूड
हा हा तहीरी म्हटलं मस्त अभंग म्हणतात त्या
होा हो ते सुशिलाबाईक मस्त का नाही म्हणते हा ते सुशिला बैस म्हणते मग ते
हा हो मस्त म्हणतात
जुला द जुलै दिली माझ ओळख सांगली सांगतात ते
हा ना सांगीन सांगीन त्या सुशला बैले तुम्ही ऋषाली हा ग घ्या काय
हा तुमचं काय आहे असर नाही
माझा आखरे अनुराध आखे सुनीचं नाव आहे हा कांचन मी अनुराधा आाकरे
हा ना न ददा आख
हा हा हा
ते सांगतातच ते ते सुशिलाबाई ते मोठे आहे ते ते जानकाबाई बी ते मोठे येते आणि ते रुक्माबाई वहिणी येते
तुमची
हा सुलज
हो हेमन काय बापा मस्त आहे
मिेटाळ्यातल्या तर ते सांगालं ओळख की सांगतात ते
हो हो मी असतो ना मी असतो पैदल दिंडी पंचवीस वर्षाली बा मही लू आहे तुम गावाच्या बा आताठून ना विचार थकलेत दादा
हो ते याठवून येतात ना
हा तशीच आता ते दिंडी थोडीशी बंद पडली ना ते माणसं सगळी जुने झाली ना बिचार मथारे हम्म ती दाढवाली आबाता वारले का अभई
हो
ते दिडडीड तेाडीिवाले
हा वाढलेवर ते हे नाही ते वाढले ना घायर
हम आम्हाला त्या दिंडीितल्याची सगळीच ओळखपती तेी विखे ते अं
घायल की विखे
ते घायला त विखे पहिले एकदम सुरुवातली केली ते दिंडी आभह ते मोठ चांगले वयस्कर ति तेे वीस पंचवीस वर्षाच्या त्या सुरुवात केली ती
हा दे
हम् मग आमच्या काळात आमच्या काळात मारुतीच्या मंदिरातून जाई मग मराती जोड ते अभंग म्हण
हम् हम् हम
तर मग ते आम्हाला ते अभंग म्हण तथग आपलं सोळस राहिला ते पटकन करून पट कोर शाळेत गेल्या हे माझे हे की लागे चाले दिंडी
ह
दबागे बाबांला कि त्या तुमच्याच गावच्या दिंडी नामाने समजा सवय लावली पैदल जवारीची तर आता आमची सुरुच आहे कस आमच्या गावातून आम् क पाच सहा बाहे निघ काही भ ति काही नाही आमच्याच गावचे वावर आहेत तिकडे शेत आहेत सगळे ज शेतात कोणी ना कोणी असतेच काहीच भेऊनेमच्या रस्त्यां
हा
मग आम्ही बायाबाहेर जातो आता आता माणसं नसतात हा तुमच्यात हा तुमच्या आची आठवण येते पण तुमची नही त आम्ही तुमच्या दिंडीत चाल्लो हूं! हू आम्ही तुमच्या दिंडीत सामिलहो आ!
सात आठ वर्षाच्या अगोदर येला मी पैदल दि
हं हो काय? ह हो ताये ये ना दिंडी आताय मलाठी या दोन चार वर्षातच बंद पडली आहे की नी. म्हणजे पै पैदल पैदल बंद पडली हं हं तेच होणार पैदल बंद पडली नही त चालूच अशी.
ती चालवले नही जात ना ती ऑटो ने येते दिंडी चालवल्या जात नाही म्हणून
बोला बाकी काही?
झाले वाटत आपलं, काही नही अता.
हं ठीक आहे म.
झाले ना आजचे तास.
ह ठीक आहे ठीकय काय
हा!
ह मी लावून पाहयतो काय आ.